हॅलो
हा हॅलो बोला
हा कार्या ॲप मधून बोलतय मी.
हा बोला.
हम्म काय करायलाय?
काय नाही रत कि धुन आणलेलं वर
हम्म हम्म आवरलं सगळं?
चाललेय चालले आवरा लागले
होय हम्म चाललेय बघा आवरले आता बसलेले म्हटल कॉल कॉल करूया
हम्म हम् हम हम्
हा काय मकाने काय म्हणत
काय नाही मग आज काय विशेष आहे मेनू तुमचा
आज विशेष काय नाही साधच जेवण करायचंच जरा भाजी भाकरी
अ का हम् हम्म
काय होता विषय म्हणजे वांग चपाती ह हम् तेय तुमच्याकडे काय मिेनू स्पेशल
आज काय नाही आज चपाती भाजी
हा
हं
अ असत ह तुमच्याकडे गौरी गणपती सण कसा करत तो सेलिब्रेशन कस असते
अ गौरी गणपती हा इथं अकरा दिवस त
अकरा दिवस असते होय घरी म्हणजे अकरा दिवस गणपती बसवता का तुम्ही
होय होय सासरी सासरी मध्ये आमच्या मा नई रे... पाच... अकरा दिवस असतं इथं
हा हा... होय... म्हणजे तुमच्याकडे गौरी वगैरे काय... आरास वगैरे... म्हणजे उभ्या गौरी वगैरे... तसं असतंय
नाई नाई... साध्याच असतात... पाना फुलाच्याच... गौरी असतात हम्म... गणपती ज्या दिवशी येतात
हा
आणि दुसऱ्या दिवशी उंदीर बीज
हा... उंदीर बीजला काय असतंय?
उंदीर बीजला... एक एक जणांच्यात मटण असतं इथं... थोडया लोक कांच्यात आणि... मग आम्ही काही करत नाई आम्ही.. वेजच करतोय. भजी... मसाले भात वगैरे असं करतोय.
हा म्हणजे ते नॉनव्हेज असते ते... म्हणजे नैवेद कोणाला दाखवायचा... गणपती बाप्पाला दाखवायला, की उंदीर मामाला दाखवायचा मग तसंच असतं काय
नाई उंदीरला... ऊंदीरला घेऊन येतात वेगळा आणि... त्याला उंदराची मूर्ती वेगळी असते... हूं... ती घेऊन त्येला आणि त्याला नैवद्य दाखव
होय
त्याला आज
हा
घेऊन जातात तिथं गणपती असलाय तिथं नई... त्या मू... मूर्तीला तेवढ्या आत बाहेर म्हणजे तिकडं घेऊन जातात... दुसऱ्या ठिकाणी... एका दुसऱ्या खोलीत... तिथे एका
हा
त्यावर सगळं ते... त्याची पूजा करतात आणि तिथं नैवद्य दाखव वतात आणि अ... परत आणून ठेवतात असं करतात गणपीजवळ तो नैवेद्य म्हणजे ते आणत तसं काय ताट... हा... पण आमच्या घरात काय आम्ही करत नाही तसं... हम्म
नाय का असं तुम्ही कसं... म्हणजे घुगऱ्या वगैरे असं करताय का... आमच्याकडं कसं असतय... घुगऱ्या असतात ना... म्हणून म्हणलं
तुमच्या इथं घु... घुगऱ्या असतात व्हय... घुगऱ्या कशा करताय मग
सगळं मिक्स जॉब करते मी हरभोरा अजून काय सगळंच. कानायचं... आदल्या दिवशी भिजत घालायचं वडाना वगैरे ते सगळं घुगऱ्याचं मग दुसऱ्या दिवशी सकाळी असतंय ना घुगऱ्या... मग त्या दुसऱ्या दिवशी सकाळी कनी ते शेट्टी करून घ्यायच्या... दोन तीन शेट्ट्या करून घ्यायची त्याला.. मीठ घालून आणि झालं उकडून घ्यायचं आणि तेच नैवद दाखवायचा त्यातलं पाणी ते सर्व काढायचं... वरनं जरा आणि जरा मीठ पाहिजे असल तर मीठ घालायचं आणि गणपती बाप्पाला नैवेद दाखवायचा आणि ते सगळ्या घुगऱ्या घरभर शिंपडायच्या असतात आणि ल्या खात खात शिंपडायच्या त्या... म्हणजे आपल्या घरी उंदीर मामा वगैरे काय होत नई होतात वैगरे वर्षभर... असं... असं म्हणतात.
आणि गौरी कशी?
असं असतंय... आणि गोरी... हा... हा आणि मग तुम्ही गणपतीला वगैरे... डेकोरेशन वगैरे काय करतासा काय? म सातच असतय कस असतय. तुमच्या इथ स्पर्धा वगैरे कोण मंडळ वगैरे भरवत का? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
नाय नाय आम्हीच करतय पूजा
हा हा तुम्ही काय बोलू ना झाला मला वाटलं काय ऐकाल हॅलो हॅलो हॅलो
येतय. हॅलो
हॅलो बोला की,
अगं बोलायला लागले तुला ऐकू येईना काय
हा ये ना झालय ऐकायला काय आत्ता याला
आता
आता आल हॅलो
हा जरा रेंज नसेल त्यामुळे होत असेल.
हा ब्रेक व्हायला लागलाय आवाज पूर्ण मधे तर कायचं आला नाय आवाज वगैरे असं कां मनोरे वगैरे होत कांय असं
असतात स्पर्धा पण आम्ही काय घेत नाही कधी भाग, हा हॅलो-
आ हा हा हा मां ऐकायला लागलंय यायला
बल हा
आ आमच्या इकड पण असतय. आम्ही असं कधी नोंदवलं नाय पण आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही असं अ गणपतीत वगैरे प्रत्येक वर्षी वेगवेगळं कायतरी डेकोरेशन करतो. आमच्यात उभ्या गवरी नाय ना पानाफुलांच्याचं आहेत मग तेच काय करायच सजवायचं जरा म फूड वगैर आणून सजवतो आम्ही फराळच पण घरी बनवतो ना तर मग भोगिसाठी चिवडा, लाडू, चकली, शेव, पापडी होनं घरी बनवतो
म्हणजे दिवाळी चं बनवतात तस
हा तसंचं तसच होता आम्ही शेणांनी सारून रांगोळ्या काढायच्या बाहेर खूप य व्हय सगळ्या गल्लीत बायकांना वगैरे असं आम्ही- हळदी कुंकवाला बोलवतो म्हणजे सगळीच एकमेकाच्या घरी हळदी कुंकवाला जातात ना.
हा हा हा हा छान वाटत असेल.
हम्म, छान वाटतेय तेवढं पाच दिवस. गणपती बाप्पा आलेले आणि गेलेले पण कळत नाहीत, आत्ता आलेले आलेले म्हणतात तो पर्यंत जातात गणपती बप्पा जाताना खूप दुःख वाटते नको वाटते जाताना -
हा हा हा आमच्या इथं जास्त तर पाऊस असतोय पण इथ गणपती खूप मोठे असतात त्यामुळ आम्ही बघायला बाहेर जातो रोज.
हा
सगळीकडे डेकोरेशन छान असतय. गणपतीच्या मूर्ती पण चांगल्या असतात.
हं
त्यामुळे आम्ही बघायला जातोय रोज हा खरं सं सकाळ संध्याकाळची आरती पण असत्या
हा. ह.
आरती करून जातोय. आणि प्रत्येक ठिकाणी महाप्रसादने असतात. बाहेरून जी लोक येतात. का नाही. हा पण, गणपती बघायला येतात ना लोक. त्यांन उपाशी कोणी राहायला नको. म्हणून ती सहज, हम्म. म्हणुन, सगळे थोडा थोडा प्रसाद ठेवतात. कोण शिरा, कोण खीर, कोण अ मसाले भात. कोण खिचडी ठेवतय. त्यामुळ मग कोण असं उपाशी राहत नाही, हम्म. त्यामुळे अकरा दिवस कस आलय कस गेलंय ते पण कळत नाही. इथ दिवाळीला घेत नाहीत जास्त लोक कपडे. पण गणपतीला सगळेजण नवीन कपडे घेतात. हा नवीन ड्रेस घेतात. लहान मुलं म्हणा पुरुष म्हणा. नवीन ड्रेस घालून गणपती आणायला जातात.
होय. आमच्या इडं ना, आमच्याकडे पण खुप मोठा असतो मेन मंडळाचे. घरातले पाच दिवस च गणपती असतात. घरातले पाच दिवस गणपती गेल्या नंतर ना. सहाव्या दिवसा, सहाव्या -सातव्या दिवसा पासून कनी रोज एक भाग बून येत असतो. आणि आमच्या इथ फेस्टिवल असतं. गणपती फेस्टिव्ह असते. म तीथ पाळणे, सगळ्यां प्रकारचें पाळणे. ते म्हणजे खायचे स्टॉल सगळे असं. जत्रा भरतात ना प्रत्येक गावांमध्ये. तसं आमच्या इथं फेस्टिवल भरतो आम्ही. नगरपालिके कडे असत ना. वेगवेगळ्या प्रकारचे. कार्यक्रम भरवू देत. असे पाक कलेच्या स्पर्धा. रंगभूषा म्हणजे अ वेगवेगळ्या. असं कायत न काय तरी वेगळ्या. रांगोळी च्या स्पर्धा. असं चित्रकलेच्या स्पर्धा.
घेता य काय मग भाग?
हो. आम्ही नाही घेत. आमच्या इकून खूप लांब पडतो ना ते. नाट्यगृहानां असत ते. आमच्या इथ लई लाबपडत्य. आम्ही नाही घेत कधीच. तरी पण आम्ही खरी तर जातो बघायला. पण फेस्टिवलला आम्हीं आवर्जून जातो. फेस्टिवल ला गेलोनां. एक दिवस अग हा. सकाळी संध्याकाळी सहाला गेलं त. रात्री बारा वाजलेले कळतं एवढं वेळ होतं. फेस्टिवल मध्यें. सगळं पाळणे हे ते. खूप मजा येते.
होय. मुलं पणं खुश होतं असतील.
हा मुलं त काय. एकदंत खुश. गणपती बाप्पां येनार म्हणल्यावर काय. मूर्ती बघायला कधी जायचं. डेकोरेशन बघायला कधी जायचं. प्रत्येकांच एवढ हाल. ते डेकोरेशन पणं असतांत नां. नाटक नाटक एक एक मंडळ नाटक वगैरे बसवून आता जरा ते प्रमाण कमी आले. आता मोठ्या मोठ्यांच् मुर्त्या असतांत खूप ठिकाणी. अजून एक म्हणजे, म्हणजे लई सत्तर ऐंशी वर्षापूर्वी तेची परंपराय ना. त्यांनी हा ते मंडळ जरा खालते डे डेकोरेशन वगैरे असते. स्टेज वगैरे भारी असतें बघायला. ईतकी गर्दी असतें रोडला. गावात वगैरे कीती गर्दी असतें. बारान एक वाजले तरी, माणसं रस्त्यावरन हालत नाही. ऐवढी गर्दी
होय, हम्मं. म्हणजे त्या अकरा दिवसांत. झोपा काय नतील कोणं.
हो विसर्जन. मी मगु त इतकीे मोठे गर्दी असते. हो विसर्जन तसं पहाटेपर्यंत गण गणपती पडतं असतात. दुसऱ्या दिवशी स्वकाळी आठ नऊ पर्यंत गणती पडतं असतांत.
आम्हीं एकदा नक्की येतो विसर्जन बघायला तुमच्यां इकड.
हां हा या या, ठेउ का!
हां हां चला.